हे ना आवाज
हो हो आहे तुम्हाला येतोय ना माझा
हो येतो येतो बर काय मूवी वगैरे पहिला का
काूवी वगैरे वगायला आवडतं का तुम्हाला?
मग आवडत सगळ्यांना आवडत ते नाही का?
चित्रपट आपण बघतोय पण मला जे जास्त आवडतय ती असं. असं पारिवारिक चित्रपट म्हणा किंवा असे कॉलेजचे चित्रपट म्हणा ते जास्त आवडतात बघायला. तर तर त्यातली एक महिन्याची चांग ज मूवी ज चित्रपट मला आवडते आज पण तर ती आहे बागबान हा हा तर त्याच्यात म्हणजे कसं दाखवलं की ते आई वडील असतात त्यांनी त्यांना चार मुलं असतात. आणि त्यांनी एवढं लहान ते मोठं त्यांना करतात आणि जेव्हा त्यांच वय होतंय. तर त्या त्यातला. एक मुलगा त्या दोघांना म्हणजे स्वतः संघ राहायला हो म्हणत नाहीत. असं आहे त्या त्या चित्रपटात
हां हां आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला आ म्हणजे आवडला होता तो थ्री इडियट्स पिक्चर कारण त्याच्यात त्यां ना म्हणजे शिक्षणाविषयी वगैरे दाखवलंय व्यवस्थित पाहिला आहेस का नाही तो पिक्चर
हो पाहिलाय की खूप वेळा पाहिलाय आणि आज पण बघितलं की ते बोर होत. नाहीजी बात.
म्हणजे तो एकदम छान म्हणजे त्याच्यात एवढं छान छान सांगितलेलं आहे ना. म्हणजे त्याच्यात ते आमिर खानची ऍक्टिंग वगैरे भरपूर छान आहे आणि शिक्षक होतात म्हणजे कशी असायला. ेच्या पिक्चरणजेरक प्रकार
कषणा नुसतं असं पुस्तके ज्ञान न घेता. आपल्याला बाहेरचं पण ज्ञान घेणं खूप आवश्यकता आहे तो असं त्यांच्या मित्रांना शिकवत असतो सारखं.
हो हो तेच तेच. तसे मला तसे पिक्चर वगैरे बघायला आवडतात आणि आता आताचे.
जेव्हा असं काही वेळ असेल भेटला तर असंच वाटते की मी कायत चित्रपट बघून मी आधी असे खूप बघायचे. आणि आता माझ बाळानंतर मला ते वेळच मिळत नाही अजिबात
हो लहान पोरं असली की नाही भेटत.
हो तर ते आधीच ग आता पण केव्हा असं वाटत. त्या वेळ मला की कधी तर एक मी फि असं चित्रपट बघावं कुठलं तर
हो आणि ते थोडस म्हणजे आपलं रोजच्या रुटीनपेक्षा थोडं वेगळं होत. ना माणूस
हो.
हा फ्रेश प आता कुठला बघितलं का नाही मूवी नवीन वगैरे
आता मी सध्या तर कुठला नाही गेले बघायला तुम्ही बघितला.
हो आम्ही म्हणजे घरीच बघितला ते जिओ हॉटस्टार वगैरे आहे ना.
हो तर कस माझ बाळ. लवकर झोपत नाही तर म्हणून आता मला ते वेळच मिळत नाही बघायला नाही तर आधी आम्ही खूप असं. बघायचो.
हो आम्ही पण म्हणजे आता माझा मुलगा मोठा आहे तर मग नवीन पिक्चर आले की मग तो सांगत असतो की हा हा मूवी आा आहे आणि आम्ही आत्ताच धुरंधरचे दोघं पाठ बघितले घरीचे
नाही मी तो नाही बघितला खरं सांगू तर मी आताचे जे आले. तर मी फक्त लास्ट इयर तो सय्याारा मुूवी् आलता ना तो बघितलेला बघा. आणि त्याचे गाणी मला एवढी आवडतात ना एवढी मस्त आहेत ना त्याची गाणी मी आणि किती वेळ? पण ऐकू मला ते कधी बोर वाटत नाही मी अस काम करताना ते ऐकत राहते त्याची गाणी
हो छान आहे तो पण म्हणजे मी पूर्ण नाही बघितला पण शेवटी शेवटी बित त्याला काहीतरी आजार असतो वाट
हो हो हो तिला ते डिप्रेशनचा त्रास असतोय आणि ते विसरण्याच ते असतंय ती विस सारख खूप गोष्टी ती विसरत राहते
हो तिला मला वाटतं काय अलझायमर नावाचा आजार असतो त्याच्यात दाखवते ती काय बरेचस्त बरेच दिवस ती काहीतरी कुठ तरी वेगळ्या ठिकाणी चालली गेली असते ना
हो हो तिला म्हणजे अ केव्हा पण आधीच्या गोष्टी आठवतात म्हणजे अ जे अ आता ती मागच्या गोष्टी तिला केव्हा पण आठवत असतात
हा हा म्हणजे त्या क्षणात चालली जाते ती बरोबर आहे
ति आणि तिला असं सांगितलेलं पण असतं की केव्हा क असं पण ते एक वेळ येईल की तू सगळंच विसरून जाशील तुला स्वतःच नाव सुद्धा आठवणार नाही केव्हा केव्हा
अच्छा हा हा म्हणून म
पण गाणी वगैरे पण तिचा जो प्रियकार असतोय तर तुला कुठलंही अ वाईट परिस्थिती असली तरी तो तिला सोडत नाही अजिबात
हो हो ते दाखवले त शेवटी पण जातो ना तो
हो तेी ती निघून जाते तिच्या तिला वाटते की ती तिच्या आयुष्यात राहिली की तो पुढं जाणार नाही तो कसं गाणी गात असतोय ना तर तिला वाटते कि त्याच्यामुळे तो कुठ तर पुढे सना ती निघून जाते लांब तरी तो तिला शोधतो आणि तिच्याकडे जातोय शेवट हम्म
म्हणजे बाकीचे आता शिक्षण पद्धतीवर म्हणा किंवा अस घरगुती याच्यावर एवढे पिक्चर नाही निघत नाही का आता आणि आता आम्ही जो बघितला धुरंधर खरं बघायला गेलं तर ते लहान मुलांना बघण्यासारखा नाहीये. कारण त्याच्यात खूपच सीन असे एकदम डेंजर डेंजर दाखवलेले म्हणजे असं मारण्या ना मग ते असं फॅमिलीसोबत बघायला नको वाटतं असं वाटतं की कुठल्या तरी फॅमिलीसोबत काहीतरी ज्याच्याकडून आपल्याला काहीतरी प्रेरणा वगैरे भेटेल असे
हो तसे बघायला पाहिजे तर मी तर काय तो बघित नाही खर सांगू तर तर हे बा आपण मध्ये जे दाखवतात ना तर ते मला असं वाटते की आजकालची पिढी पण अशी झाली आहे कि त्यांचे आई वडील असे म्हातारे झाले की त्यांनी ठेवत नाही म्हणून एवढे वुध्राश्रम एवढे वाढलेत आपल्या इकडे पण ते तस ते च नुच करणं आपल्या आईवडील आपल्याला लहान तेवढं मोठं करतात आणि त्यांना जेव्हा आपल्याला वेळ येते त्यांना सांभाण्याची त्यांना अस करायला नको पाहिजे आणि आपण आपली जबाबदारी समजून त्यांना आपण स्वतःकडे ठेवून आणि चांगलंपणे त्यांना ठेवायला पाहिजे त्यांना जे काय पाहिजे ती आता आपली जिमेदारी आहे की त्यांचं सगळं पूर्ण कराव इच्छा
हो हो आता ते बागबान म्हणताय तुम्ही
हो आणि तो सलमान खान तर त्यांचा कसं स्वतःचा मुलगा नसून आणि तो त्यांना खूप चांगलेपणे सांभाळतोय आणि त्यांचे चार स्वतः आताचे मुलं असून त्या त्यांनी असं एकत्र आईवडिलांना राहू सुद्धा देत नाहीत.
हो तेच आहे आणि जसं बागबान म्हणताय तुम्ही तसच हा म्हणजे हम साथ साथ है त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे वाट त तो म्हणजे तुमचं अस. सावत्र मुलगा असतो तिचा आणि ती काहीतरी म्हणजे ती जीव त्या मुला. सारखाच लावते पण नंतर. तर नंतर शेवटी शेवटी काय होतं तिला तो ती त्याला सांगते की तू वेगळं राहा. मला पण काही पूर्ण आठवत नाही ते म्हणजे बरेच.
हो आता ती खूप वर्षाची जुनी पिक्चर आहे मला पण एवढं ते नक्की. की आठवत नाहीये आणि बाग. बाण वगैरे कस तर टी व्ही वर लागत राहतोय तर अधून मध्ये केव्हा अस. अ जेवण वगैरे खाताना जरा थोडा वेळ जेवढ टाइम मिळतो ते बघते मी.
हो मी तर अजूनपर्यंत मला वाटत मोठा आहे ना तो मुव्ही बागबाण खूपच मी. पूर्ण बघितलेलाच नाहीये त्याला अजून.
बरोबर आणि शेवट. की त्याचे वडील असं ते सगळी स्वतःची कहाणी अस असं पुस्तकांमध्ये लिहितात. ते बागबाण मध्ये. आणि मग जेव्हा त्यांच्याकडे परत पैसा येतो तर तेव्हा मुला त्यांच्या मागे लागतात की आमच्या बरोबर रहा. हा राहा पैसे आल्यावर त्यांनी खूप असं त्यांची बुक एवढी प्रसिद्ध होते ना ती लिहिलेली. तर त्यांना अजून त्यांचा सत्कार होतो अस बोलून. स्टेजवर तेव्हा मुलं त्यांना माफी मागतात सगळी आणि आमच्याकडनं चूक झाली. म्हणजे पैसे आल्यावर तुम्ही आई वडिलांना ठेवणारे चुकीच आहे ना.
बरोबर आहे ना तेच आणि आजकाल आहेच ते मला वाटत.
हो आजकाल तसं झालंच आहे आहे तसं. आपण न्यूज मध्ये पण वगैरे बघतोय असे खूप असं झालेले पण आहेत असे.
हां. पैशामुळे होतं आणि मग ते आश्रमात वगैरे जातात तर आश्रमात पाठवतात त्यांना असं. होत मराठी मू मराठी मूवी पण तसे हाय. तसे भरपूर आता चांगले चांगले आहेत मराठी मुवी वर.
हो मराठी पण खूप आहेत तसे चांगले. मी आधी बघायचे थोडेफार बघितलेले आहेत पण आता सध्या तरी मी नाही बघ बघित. तले नुसतं एक मला वाटतंय मराठीमध्ये मी सैराट बघितलेला होता.
हो सैराट तो पण भरपूर फेमस झाला.
हो त्याचे गाणी वगैरे पण खूप छान होती.
खर तर त्याच्या स्टोरीपेक्षा मला तर म्हणजे गाण्यांमुळेच तो प्रसिद्ध झाला अस. असावा सैराट पिक्चर नाही का स्टोरी एवढी काही खास नाहीये त्याची.
हा पण गाणे प्रसिद्ध झालते खूप.
हो आणि कॉमेडी पिक्चर वगैरे ते असे मूव्या.
हो ते मला खरंच खूप आवडतं. कॉमेडी पिक्चर म्हणा किंवा जो आता हे आमिर खान. असा अजून एक पिक्चर आहेे तो पण मला खूप आवडतो सारखा लागतोय टी व्ही वर. त्याच्यात त्यांनी दाखवले देवाचं म्हणजे कसं ते.
हो ते पीके.
हा पीके राईट पीके मूवी तो पण. मला खूप आवडत म्हणजे तो दाखवतोय की खरं काय आहे. म्हणजे कसं अंधश्रद्धा असते. आणि ते बरोबर सांगितलंय त्या मूवी मध्ये ते मला असं वाटतंय.
हो हो म छान आहे तो म्हणजे पिक्चर ना. पी. के. आणि आम्हांला म्हणजे माझा मुलगा तर जास्त करून कॉमेडी. पिक्चर बघतो ते धमाल वगैरे माहिती असेल ना धमाल हा. ह तो धमाल तर आम्ही एवढा. एवढ्या वेळस बघितलं ना अक्षरशः त्याचे डायलॉग्स पण पाठ आहे.
ते कॉमेडी मूव्हीज बघताना ना असं कधी बोर वाटत नाही आपल्याला आमच्यापण घरीच. सारखं लावतात रात्री जेव. ताना बसत ना आम्ही तर ते आम्ही जास्त करून कॉमेडी वगैरेचं लावतो तर ते छान वाटतेय.
हो हो ते धमाल एक आणि ते एक भागमभाग, भागमभाग आहे. तो पण भरपूर आम्ही जितक्या वेळेस बघतो ना हे दोघं मूवी तर म्हणजे पाठच झालेत. आमच्या असं समजून घे हो.
आणि एक तर ते थ्री इडियटस म्हणा ती पण एक एवढी कॉमेडी आणि ती कि आज पण आपण बघितली ना. तर असं वाटत नाही की बोर होणार असं वाटतं की बघूया. आणि त्याच्यात पण त्यांनी असं चांगलं शिक. एक महत्त्वाचं हे सांगितलंय आपल्याला की आपल्याला ज्या जे जे करायला इच्छा आहे त्याच्यातच कराय लागतं. जे असं नाही की आई वडिलांनी प्रेशर करायला पाहिजे की तू हेच कर तेच कर आता त्याच्यात एक फरा त्याच्यात एक मुलगा होता तर त्याला फोटोग्राफी करायची होती. त्याचे वडील कसं म्हणत होते की तू इंजिनियरच कर पण तो त्याच्या पुढे गेला नसताना आणि तो फोटोग्राफीत त्याला छंद आहे तर तो त्याच्यातच पुढे जाणार. तर मला असं वाटतंय की आई वडिलांनी पण त्यांना साथ द्यावी ह्या गोष्टींमध्ये
हो म्हणूनच मी म्हणते ना की म्हणजे त्या पिक्चरच्या माध्यम माध्यमात ते लोकांना म्हणजे असं जागृकतेचा एक संदेश दिला आहे. मुलांवर अस प्रेशर टाकू नका किंवा काय त्यांना जे त्यात आवड आहे त्याच्यात करियर करू द्यायला पाहिजे आणि नक्कीच ज्याच्यात आवड असलं की माणूस
त्याच्यातच करिअर करायला पाहिजे आणि नाहीतर आपण असं प्रेशर दिलं तर आजकालची पिढी कशी आहे तुम्हाला माहितच आहे की त्यांना तेवढं. तसे मार्क आले नाही कि मग त्यांनी लगेच डिप्रेशन मध्ये जातात आणि आत्महत्या वगैरे करतात तर मग ते तसं. करायला नको एका आई वडिलांना सुद्धा त्यांच्याशी मित्रमैत्रिणी सारखं वागून त्यांना जे काय करायचं त्यांच्यात त्यांची साथ द्यायला पाहिजे.
हो तेच मला पण म्हणायचं आणि ते असं नाही त पिक्चर म्हणजे प्रत्येक पिढीने बघण्यासारखा पि अस कधी वर नाही वाटणार अस तरी मला वाट.
हो-हो एकदम बरोबर. काय आता कुठले पिक्चर बघणार आहे तुम्ही?
आता बघू जो नवीन आला की तोच‌ बघू.
आता माझी पण मुलगी जरा मोठी झाली की बघणार जस वेळ मिळेल मी पण काढणार कारण ते मला बघायला खूप आवडत आहे. कुठली तरी चांगली तर आली. आता हल्ली काय एवढ्या चांगल्या येत नाही मी बघते कुठली तर चांगली अशी आली. तर जाणार खरंच बघायला.
हो ते चल मग
चल मग ठेवू चल बाय.
हो बाय.